हॅलो
हा येेतोय ना आवाज
आवाज येतोय हा नमस्ते ताई
हा नमस्ते काय करता
बोला ना काय राही चालली दुपारची स्वयंपाकाची तयारी वगैरे तुमचं काय चाललंय
आवाज ब्रेक होतय तुमचा
काय चालय बोला ना काय नाही आता जेवायला बसायचं. हॅलो
हॅलो
आवाज येतोय का
हा येतोय येतोय
हा बोला ना तई
कस चाललंय तुमच्याकडे काय नाय आम्ही बसलो आता डिस्कस करता सगळ महागाई वाढले त्याबद्दल वगैरे
हा हा हा हा आमचं काय नाही पाऊस आहे का तिकड हो ना
आता ट्रेन तिकीट नाही काढत त्यांना टीसी पाचशे पाचशे घेतात आता सगळ वाढवलं आहे तेल वाढला भाजीपाला वाढला
हा हा हा
सगलच वाढलंय ना
हो ना. चाकू पाहा आहे का
पाऊस वगैरे पण नाही हे
हो ना पाऊस पण नाही ना
दोन दिवस पडला आणि आता गायबच झालाय
तुमच्याकडे नाही ना पाऊस आता
आता नाही आहे. थोडासा पडला सकाली आणि दुपारपसन नायचं ए पाऊस.
हा आमच्याकडे पण नाहीये दोनच दिवस झाले आमच्याकडे भरपूर पाऊस झाला. आणि आता पाऊसच येत नाही.
हो गरमी पण खूप वाढले.
हम्म हम्म हम्
पडला दोन दिवस तरी गरम काय व्हायाच थांबत नाय.
हा हा हा तुमच्या तिकडे डोंगर वगैरे भरपूर मोठे मोठे आहेत नाही काय.
हो हो डोंगरवर.
हम् ह
त्यामुल गरम पण होतो ना हवा पण नाही जास्त इकडे.
तिकडे काय म्हणजे काय भेटत ताई चांगलं खायला फिरायला पाहण्यासारखं काय व्यव सगळं नाही का.
समुद्र जवल आहे समुद्र नदी पण आहे आमच्या जवलच. आणि मच्छी वगैरेला जातात ना आमच्या घरातले सगळे मच्छीला जातात. आता पाऊस पडला की वलगण चढते म्हणजे मच्छी आहे ना नदीतली मच्छी आहे ना ती सगळी शेत ता मध्ये
अरे बाप रे मजा आहे मग तुमची.
त्यामध्ये अंडी सोडायला येते ना. मत मच्छी आहे ना त्यांना म्हणजे कमी पाण्यात अंडी सोडाय लागतात हो म्हणजे नदीत कसा खूप पाणी अस
हा तर मग ते नदी मध्ये सोडत नाही. ते मग कमी पाण्यात येतात सोडायला मग शेतात पाणी ज मतं ना मग ते शेतात येतात सगले मच्छी अंडी सोडायला मग ते अंड्याची मच्छी वगैरे आमच्या गावातली सगळी जातात. मच्छी मारायला.
हा हम हा
जास्त तर आमच्या इथे सगळे मच्छीच मारतात. नाही मी नाही जाईत मी नाही जात घरातली वगैरे लेडीज नाही जात. जेंट्स जातात सगले हा ते सगले जातात. म्हणजे सगळ्यांना हौसच आहे अशी मच्छी मारायची.
पापलेट वगैरे बांग डा हे सगळे खारे पाणी चे मासे ते भेटत असेल तिथं नाही का.
हो
कोणती कोणती मच्छी भेटते अजून.
आमच्या इथ खूप प्रकारचे मच्छी येते नदीमध्ये नदी कशी खारा नाही ना खारा जरा पाणी पूड आहे म्हणजे न समुद्र पूडय ना समू समुद्रामध्ये नाही जात आमची माणसं नदीमध्ये जात नदीत
नदी पण आहे आणि समुद्र पण आहे का.
हो चांगलय म्हणजे टाइम लागल हा नदी आमच्या जवलच आहे म्हणजे बाहेरच तर म समुद्रावर जायला फिरायला आम्ही जातो समुद्रावर आणि अश मच्छी मार जातस प्रत्येक प्रकारची मच्छी. भेटते छोटे छोटी मोठी पण भेटते शिवडा हां
बोंबील वगैरे नसेल तिकड ना हाय?
हाय हाय भेटतो.
बोंबील पण मिळतो मच्छी मध्ये याच्यामध्ये नदीमध्ये.
नाही नाही ते समुद्रामध्ये असतय.
समुद्रामध्ये हो मी तेच म्हणलं समुद्रामध्येच भेटत ते ना सगळं.
ते पापलेट वगैरे ते समुद्रामध्ये असत सगळा.
मच्छी बनवायला तर फेमस असतील तुम्ही.
हो.
फ्राय वगैरे त्याची भाजी कशी करतात ताई रेसिपी सांगता का? रेसिपी सांगता थोडीशी. हा हा सांगा ना.
कसली फ्रायची वगैरे का?
हा फ्राय फ्राय.
आम्ही म्हणजे अशी फ्राय पण करतो. आणि रसा पण करतो. रश्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना.
हा हा.
हा म्हणजे जास्त तर. लसूण आणि टॅमॅटो टाकून लसूण मिरची टॅमॅटो हेच टाकतात हो.
हा कस असं कापून टाकायचं लसूण अ.
लसूण टाकायच आणि मिरची टाकायची आणि एक टॅमॅटो टाकाय त्याच मध्ये फ्राय करायचे मच्छी नाही नाही आपली मिरची असते ती साधी.
हा हिरवी अच्छा हा हा हा.
ती हिरवी मिरची टाकायची आणि लसूण जास्त टाकायच थोडा कारण का मच्छी ची थोडी वईस असते ना म
अ वाटून टाकायचं वा वाटून.
फक्त लसूण सोलायचा आणि चेचायचा आणि टाकायचा त्यावर मिरची टाकायची आणि मिरची आणि लसूण झाला कि टॅमॅटो टाकायचा आणि मग मीठ मसाला हलद टाकायच आणि मग मच्छी टाकायचे आणि मग थोडी वईस असते मच्छी त्यामुले थोडी आंबा आपण कापून सुकवतात ना.
हा. हा माहिती आहे माहिती आहे आ आमसुल आमसुल म्हणतात. आमसूल म्हणतात त्याला.
हा आमच्याकडे आंबोशी म्हणतात. नाहीतर कोणाकडे तीन असेल ना तर मग कोकम पण टाकतात. काही जण म्हणजे थोडा वईसपणा जाण्यासाठी ते टाकतात.
अच्छा.
हा मग ते टाकलं का मग रस्सा होतं. असं थोडासाच करायचा जास्त काही माणसं नाही जास्त म्हणून थोडासा करायचा ल आणि आता पाऊस आहे ना त्यामुळे त्यात अंडी पण असतात म ती पण टाकायची. किंवा त्याचा सेपरेट आमलेट पण करतात असा पोला.
अंडेच
तो खायला हो अंड्याचा.
अच्छा
म्हणजे आपण अंड्याचा पला कसा प्राय म आपण अंड्याचा आपण आमलेट कसा बनवतो तसाच बनवतात तो म्हणजे अंडा असतो ना त्यात फकायचा आणि मॅग्नेशन करून ठेवायच आणि तेलात लसून टाकून तो ऑमलेट करायचा
अंडी म्हणजे छोटे छोटे असतात का मोठे मोठे
नाही छोटी असतात
हम्
माश्याची अंडी नाही माहिती माशची अंडी नाही तुम्हाला माहिती हो मग त्यांचच करतात म्हणजे एकत्र सगळ घेऊन त्या दोन तीन माशांची एक होते तेव्हा त्याचा तो कोला होत
अच्छा अच्छा
हा आणि फ्राय मध्ये काय ना मीठ मसाला हलत टाकायचा आणि तुम्हाला काय पाहिजे ना मसाल्यामध्ये तुम्हाला का यूज करतात ना ते टाकायचं आणि तेलात टाकायचं आणि फ्राय करायचं बाकी काय नाही
तुमचे तिकडे मसाले मसाले वगैरे छान भेटतात नाही का
हो आम्ही म्हणजे घरीच करतो सगळा मसाला
नाही आम्ही आता मागे यायला गेलो होतो ना अलिबागला त्यावेेळेस तिथून मसाले आणले होते खूप छान भाजी होती त्याची
हो आम्ही मसाला म्हणजे घरीच करतो आमच्या इकडे तर सगळी घरीच घरीच करतात म्हणजे मिरच्या आणतात ज्या सुकवलेल्या मिरच्या असतात ना रेडवाल्या
हो
ते अंदवून मग त्यांच डेक वरचा डेका असत ना तो मोडून सुकवाय लागत तीन चार दिवस ते तीन चार दिवस सुकवला त्यानंतर मग चक्कीत न्यायचा पिसायला तो पिसून आणून परत चालतात त्याला चालला नंतर मग थंड झाला ना का डाब्यामध्ये म्हून ठेवा स्टोर करून ठेवतात अस
नाही ती झाली फक्त पावडर नाही नाही ती झाली पावडर पण हे बाकीचे नाही का कोणी कोणी गरम मसाला धनिया पावडर
हा ते पण ते पण करताव आम्ही घरीच गरम मसाला वेगळा करायचा हलत परत हलत पण आम्ही वेगळीच करत विकत नाही ना म्हणजे विकत ती हलकुंड असते ना तो घ्यायचा फक्त आणि त्याला चेचून पावडर करायचे पूर्ण ती हालत झाली आणि गरम मसाला पण सगळ असतात ना लवंग दालचिनी ते पहिले तव्या व भाजतात म्हणजे जरा वास येण्यासाठी आणि मग ते झालं ना
अ
मधी पिसायला
पिसायला देतात हो
हा मग तिथन आणतात बलून
आमच्या तिकडे पण करतात असं मसाला वगैरे इकडे पण करतात मसाला वगैरे वर्षाचा हम्म हम्
हो ठीक आहे दहा मिनटं झाली तुम्ही करताना कॉल
हो मी करते मी आता बर बरं हो छान वाटलं बोलून तुमच्याशी ताई धन्यवाद